हॅलो, हा बोला. मग परवा पण असाच झाला प्रॉब्लेम... हा.. हा मग काय झालं मी फोन केला पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर मला परत फोन आला त्यांचा म्हणजे मी ज्या वेळी केला त्या वेळी रिसीव्ह केला नव्हता, मग परत त्यांनी मला फोन केला मग मला फोन नंतर मी काय केलं म्हणजे माझ्या फोन प्रॉब्लेम झाला साध कॉल की बाबा मला कुणाचा पण फोन आला तरीे, आता तुम्ही पण बघितला असणारच दोन दिवस, हं.. मग मी परत फोन केला, मग त्यानी रिसीव केला. मग रिसिव्ह केल्यानंतर मी म्हंटलं फ्री आहात का तुम्हीं? कॉल करायच होत म्हटलं मला तर मला बोलल्या कोण बोलतय आपण? मी म्हणलं इचलकरंजीमधूनच बोलतोय. आणि वहिनीनी नंबर दिलाय म्हंटलं आमच्या, जाम मला माहतीच नव्हतं काय असं असतयं, कारण का मी पहिल्यांदाच कॉल केलेला त्यावेेळेला.
हा, हा.
मग मला म्हटले की, तुम्हीं नियम वाचले नाहीत काय आपल्या नोन माण
काही एक खूप अति शहाणी आहे हो स्टार्टिंगच कशी करायची की, बाबा आम्हांला तुम्हीं कार्या ॲप वर आहात का? मग ते म्हणतात हो त्यांना असं वाटतं वरतून एक कॉल आला असेल बुवा, मग त्याला पोलाइटली रिक्वेस्ट करायची की बाबा अं मला फोन अ फ्रेंड साठी आमचे फ्रेंड वगैरे एवढे नाहीयेत तर तुम्हीं तुम्हांला कॉल करू शकतो का? मी तर एवढं
हा मग तसं म्हंटलं पण मग तर मला म्हटल्या तुम्हांला माहित नाही हाय काय, रूल्स माहीत नाहीयात का? मग मी म्हणलं उगच कुठंतर तर कंप्लेंट करायला नको आत्ता सुरुवात झाल्या, आणि म्हंटलं राहू दे. ठीक आहे म्हंटलं, नाही करत म्हटलं कॉल ओके म मला म्हटल्यात बरं. म्हणजे होयच की, पण असं पण नाही की बाबा समजून घ्यायचं नाही कारण का आता त्या हेच्यात माझं कोणच नाही आहे ओळखीच.
हां असं कसं बोलली ती तिला गरज नाही का, तीस कॉल कशी कंप्लीट करणार आहे ती.
तिचे झाले असतील ना, म्हणून ती बोलली असेल तशी.
हा पण असं नाही बोलायला पाहिजे ना, ठीक आहे. पोलाइटली समोरचा बोलतोय तुम्हांला तर तुम्हीं व्यवस्थित बोला.
मग मला म्हणली रूल्स माहीत नाहीयेत का? आपल्या मग. त्यो मेसेज कधी आला ज्यावेळेला मी कॉल केलेला ना, त्यावेळेस तोच मेसेज आलेला. ते आपलं नोन पर्सनाच फक्त. तो कॉल करा, बाकी कुणाला कॉल करू नका, पण नोन पर्सन आणायचे कुठून येतू एवढे
नाही बरोबर आहे, मी तर मुली- मुलींचे नाव बघून फोन केलेला. आणि पोलाइटली विचारलं तर नाही तर नाही एक अशीच होती नाही मग नाही टाईम नाही, असं नाही, तसं नाही, थोडं रुडली बोलली तिला म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी ठेवते म्हटलं फोन. एवढच बोलली तिला तिने फोन ठेवून दिला, मी तिला नंतर फोन नाही कारण की काय हे से टी लोकं काय करतात देतात कंप्लेंट करून आपल्याला बाकीच्या पण टास्क असतात ते कंप्लीट नाही झाले, नाही झाले मग त्याचे आपले पैसे जातील ना. हा म्हणून मग जो व्यवस्थित बोल तोय बाबा त्यांच्यासोबत पाच कॉल कंम्प्लीट करून घ्यायचे,
तेच की, मग मी म्हंटलं. ठीक आहे म्हंटलं राहत इतके चालत म्हटलं. सॉरी म्हटलं, कारण का आता आपल्याकडून चूक झाली म्हटल्यावर.
हो- हो, आणि काही लेडीजने काय केलंय माहिती हजबंडचा नंबर दिलेला आहे तर काय झालंय माहि ती का मी, ते लेडीज समजून तिला फोन केला तर तिच्या मिस्टरांनी उचलला.
हम्म.
हा मग, मी तेना रॉंग नंबरच सांगून ठेवून दिला म्हटल उगाच काय.
पण असं नाही करायचं ना चुकीचं काय पण.
हा, आपला नंबर द्यायचा ना.
पुळ्यासारखंच काय पण करतात लोक. मग मी काय केलं वहिनींना विचारलं कोण ओळखीच असलं तर सांगा. तमच्या, मग त्यांनी मला सांगितले मग बहुतेक मला दिदीकडनच तुमचा नंबर मिळालाय.
नाही मी स्वतः तुम्हाला फोन केला जी लिस्ट सरांनी टाकली होती ना मी त्याच्यावरून फोन केलेले तीन चार त्यातन तुमचा नंबर एक आहे आणि एक तुमच्या साईडच्या मॅडम आहेत त्या पण कोल्हापूरच्या येत, कोल्हापूरच्यात त्या तर त्यांना एक केलेला इचलकरंजी त्या साईड आहेत त्या, तर त्या तुमच्या दोघांसोबत आता पाच- पाच कॉल झाले ना माझे. त्यांच्यासोबत एकच बाकी वाटतं तुमच्यासोबत आता कंप्लीट होईल. मग नंतर काय, हा- हा मग नंतर आता दुसरं कोणाला तरी विचारते असं.
असंच करायला पाहिजे आ ऑप्शनच नाही आहेत.
हा, पण जास्त एकदम सनखी लोकांशी डोक नाही लावायचं ते खूप विचित्र आसतात द बऱ्या जणांनी कंप्लेंट केली ना, अन् ज्यांनी कंप्लेंट केली ना त्यांना डायरेक्ट याच्यातून काढूनच टाकला ऍपमधून हो. आ त्यांना गरज नसेल का बरं प्रत्येकाला गरज असत म्हणून, म्हणूनच माणूस करत ना.
हो मग तेच कि मग तसे म्हटले. की बाबा, तुम्हाला माहित नाही का नोन पर्सनलाच कॉल करायचा आण व्यक् तीनं नाही करायचय, मग मी म्हंटल नाही म्हंट आणि ज्या वेळेला मी. फोन केलेला त्याच्यानंतर मेसेज आलेला ग्रुपवरती, बर मी नवीनच होते ना त्या वेळेला. काहीच माहित नव्हत, मी नवीनच होते मी आता कधी सुरू केलंय.
नाही ठीक आहे, काय करायचं असे विचित्र लोक भेटले ना सॉरी बोलून ठेऊन द्यायच फोन.
हा बुधवारी गेले बघा बुधवार काल गुरुवार होता शुक्रवार तीनच दिवस झालेत फक्त.
हो हो हो, हो मला एक
दिवसातच. ह मग मी एका दिवसातच दहा कॉल कमप्लीट केलेली, एका दिवसात. कारण का मला परत - परत वेळ मिळणार नाही. नाही ओ कॉलेज सुरू झाले की कंटिन्यू, म्हणून आत्ताच कसं जरा थोडी थोडी सुट्ट्या आहे कॉलेजला, आत्ताच सुरू झालेय त्यामुळे एवढं काय म्हणजे. टीचिंग स्टाफ पण लोड देत नाही म्हणून सुरू आहे.
काय करायचं मग?
बाकीच करू शकतोय ना वेळ मिळेल तस वेळ मिळेल तस. अस, म्हणून म्हंटलं बघूया तरी पण ते. बोलल्यावर मला कसत म्हणजे असं मला पहिल्यांदाच कोणतरी बोलला असेल पहिल्यांदाच. असं, म्हणजे मी होऊन स्वतः हून साधं मी ओळखीच्या माणसना सुद्धा कधी मी असं. म्हणजे बोलत नाही बाबा करायला बघत नाही.
नाही ऍक्च्युली तुमचं वय कमी तुम्हाला अनुभव नाही. ना आमच कसं आहे, आमचं सेटलमेंट हे ते व पण जास्त बेचसे लोक बघित यचय आयुष्यात आणि आमच्या इथ आता छोट्या छोट्या मुलांचे पेरेंट्स सुद्धा इतक वैताक देतात, ना कधी कधी अस वाटतं बापरे.. बाप, आम्ही त्यांना, थोडं इकडे तिकडें बोलल ना, ते डायरेक्ट सट कं्प्लेन करतात.
हा मग तेच की, म्हणजे अस एक एकदा सवय नसतात ना. लोक लोकना क असं बोलून घ्यायची म्हणजे. मी असं कधी कुणाच्याच म्हणजे असं जास्त. असं कुठल्याच ह्याच्यात इंटरफेअर जा अस होतच नाही. म्हणजे मला ते आवडत नहीं,
नाही जाऊ द्या, सोडून द्या जास्त विचार नाही करायचा या गोष्टींविषयी सोडून द्यायचं. काही अतिशाणे, इतकीे अतिशाणी असतात? तिचे कॉल कंप्लीट झाले, म्हणून ती तुम्हालां बोलली असं पण असू शकते.
असं पण आ मला पण कसं वाटलंटलं हा नाही करत म्हटलं े ठिकाणी. मला म्हटलेत बघके हो,.. सॉरी म्हंटलं मी
आता काय करणार?
पर्याच नाही ना.
हा डोकं म्हणजे, एनर्जी कुठे कुठं कसं करणार. योग्य त्या ठिकाणी खर्च केली ठीके बाबा आपला काहीतरी भेटत तेव्हा, खर्च करायची ना. ह काय हे लोकरी कामीे असतात? ते काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर लगेच सुरु होन जातात असं,
हां,
हा,
पॅरेंटस पण.. आप लय, मुलांच्याच बाजून असतात कधी आपल्या कधी ऐकून घेत नाहीत?
नाही ऐक नाही हो नाही पण शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे ना. त्यांना तुमच्या मुलाला घडवण्याचं काम तुम्हीं, दाखवलं पाहिजे, असं म्हणून म्हणायचंय दुसरे काय नहीं,
दावायलाच पाजे ट्रस
मग, आणि शिक्षक काही चुकीचं तुमच्या मुलांना शिकवणार. का,
आपण जर ट्रस्ट नाही दाखवला तर मग कसं होणार सगळ्या गोष्टी,
तेच ना.
आपणच जर नाही दाखवलं ट्रेस ते काय तर काय ते शिकणार कसं म्हणजे त्यांना पण असं हेवायला पाहिजे. ब
डब्बाात विसरले, बॉटलच विसरले, मग हेच केलं तेच केलं पेन्सिल हरवतो रोज, आता एवढ्या ऐंशी नव्वदचा पट असतो, मगरपालिक क्षणमध्ये साठच्या वरतीचा असतो. हो.. पन्नास, साठ असे पट आहेत आमचे. ते एवढ्या मुलां काही लक्ष द्यायचं म्हणजे, एखादच मीस होऊन जाते. हा तेवढं समजून घेतलं पाहिजे.. नाही आणि, तुम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये बघा पन्नास हजाराच्यावरती फीस आहे? तुम्हाला फुकट मध्ये, भेटत आहे. नगरपालिकेकडून तरी पण तुम्हीव के तर कसं,
आमच्या शाळेमध्ये सगळं भेटतं.
हो.. सगळं फुकट पिंपरी चिंचवड नगरपालिकेची शाळा आहे ना.
हा हा हा.
हम्म सगळं फुकट मिळतो.
असं
हो तरी पण दादागिरी ते त्यांना कसं जाऊ दे आता ते. दुसऱ्या मोठ्या इंग्लिश मिडयम वैगरीची सवय लागलेली असं तिथे चालत नाही ना असं थोडंफार एक हे झालेलं पण मग तिथं पट किती असतो पंचवीस तीस पंचवीस तीस विद्यार्थी सांभाळणं एक माणसासाठी सोप्पं आहे पन्नास विद्यार्थी सांभाण्या वय ते चपट होतय तुमचा तुम्ही तो असं विचार करायला पाहिजे त्या माम जो शिक्षक शिकवतोय त्याची मानसिकता काय असणार त्याचा पण विचार करा ना.
हो हो तेच हायचं म्मग का ते पण दिवसभर म्हणजे वैतागले असतात.
पेक्षा मुलांना जास्त शिकवलं जायला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे या गोष्टींना महत्व वाटतं. बाकीच्या गोष्टी काय चालूच राहतात म्हणजे सगळ्यात महत्वाचा काम काय आहे त्यांना शिकलं ते शिकले पाहिजेत हे जास्त महत्त्वाचं आहे ना.
तो असा आहे हो.
ते नाही व्यवस्थित केलं तर आम्ही तुम्ही आम्हाला बोलू शकताात पण बाकी गोष्टींवरून आमची जबाबदारीच नाही तर मावश्या कशी सा ठी असतात कशासाठी असतात शिपाई ठेवलेली आहे तुम्ही जाऊन त्यांच्याशी भांडा आम आम्हाला कशाला डोक्याला त्रास देताय असं.
खूप आहे खूप वैताक आणतात ते लहान मुलांच्यापेक्षा तर मोठ्या मुलांना शिकवलेलं आणि भारी.
हो माझ्याकडे मोठाच क्लास आहे हो पण आता मी मागच्या शाळेवर होत ते बदली झाली ना मगच्या शाळेवर होती ती इतकं बेकार त्रा त्रास होता ना इथं मोठ्या मुलांच काही नाही
हम्म.
मोठ्या मुलांच जास्त नसते तिथं छोटे-छोटे मुलं मग ते हरवतात हे हरवतात हरवतात म ते भांडायला येतात डायरेक. किती वेळा घ्यायचा आम्ही पेन्सिल किती वेळा घ्यायचा आम्ही हे असं असं होतंय ना.
आता आम्ही काय करू म्हणव तुमच्या मुलांना सांभाळायला येत नसला तर व्यवस्थित.
नाही तरी सांभाळलेले सापडले ना आम्हाला कोणी गेल्यानंतर ते आम्ही उम्म जमा करून एक बॉक्स केला त्या बॉक्स मध्ये ठेवायचं मग शोधायची त्यांची त्यांची अन घेऊन जायची त्यांनी. असं असते बऱ्याच गोष्टी असतात.
खूप बाई त्रास आहे अहो त्रास.
मग काय ते तर आहे जॉब करणं सोपं नाही हो जॉब त्या ठिकाणी एक हजार डोकोमारी असतात.
आणि सगळ्यांचं वेगळं शिक्षकांचं वेगळं प्रिन्सिपलचं वेगळं
ते तर जाऊ द्या बाहेरची कामही खूप असतात हो आता एस आय आर ची कामचं चालू आहे ती चालू आहे म्हणजे दिवस अख्खा त्याच्यातच जाते. तरी सुद्धा ही लोकं अशी भांडणार तर कसं चालणार असं.
टीचरांचं सगळं वेगळं सगळ्यांचं वेगळंच काय काय नको हो ते सुरू असते स्टुडंट चा वेगळं कुणा- कुणाचा पण ऐकून घ्यायचं आमच्या शाळेमध्ये पण असं झालेलं एकदा चौथीमध्ये आम्ही ज्या वेळेला चौथीला होतो त्या वेळेला आमचा स्कॉलरशिपचा क्लास होता
हम्म हम्म.
हम्म त्या वेळेला खूप छान शिकवायच्या मॅडम म्हणजे जरा मारायच्या पण भरपूर. मग त्या वेळेला असू देत म्हणायचं कारण काय आता ते वयच होत तास की बाबा म्हणजे बोलून घ्यायचं आणि हे करायचं त्यां .
हो.